हॅलो! हो तुला?
मला पण येतय. झालं का जेवण, आपलं चायपाणी झालं का?
हो चाय पाणी झालं. तुझ झालं?
हो माझं पण झालं.
झालं का?
हो, चाय पाणी झालं बसली होती.
तब्येत वगैरे मस्त आहे.
नमस्त आहे का माझी पण चांगली आहे पाऊस का पाऊस आहे का नाही
हो पाऊस होताय एळी पण आता सध्या नाहीये वातावरण आहे अजून आभाळ वगैरे आहे खूप आभाळ आहे इकडे
हो का इकडं चालूऐ पाऊस
सध्या तर नाहीये
हो का इकडं चालू आय आत्ता थोडा वेळ झाला चालू झाला
नाय च्छा आलाच पाहिजे नव्हताच ना एवढ्या दिवसापसनं बाहेर कुठच नाही ओ हा बाहेर कुठच गेली नव्हती
आज संडेचं गेले नव्हते कुठच
नाही संडेचं उठतोच आम्ही लेट आमचं रू रुटीनच लेट असतय संडेचं तवा मी उठलो साडे नऊ ला मग करियावरून एका मुलाचा कॉल आला होता त्याला बोलत होती
हो का
जेवण वगैरे केल जेवणच आम्ही तीन वाजता काहीतरी केलं समते
हा तिकडून आम्हाला तर आई नाही सकत सकाळी लवकरच उठवलं आज सहा सात वाजता
हो हो का
हो सकाळी लवकरच उठून हो ना उठली ती उठली वैजु उठल्या सकाळी लवकरच उठून बसवलं सगळे सात वाजताच उठवलं म्हणजे डोकं दुखत होतं हो ना झोपू दिलं नाय
अधास
मंग तिकडचं घर साफ करायचं होतं हो खूप गाणी म्हणायला लागली मस्त टी व्ही सुरू केली परत स्पीकर मधे गाणं लावले कशाची झोप लागतेन वरून म्हणते झोप म्हणते तू हो झोप म्हणते मी कुठं उठवायलो का म्हणते तुला झोप म्हणते
हो ना मग आवाज देऊन उठवला नसल ना मग स्पीकर वगैरे लावून उठवलं आवाज द्यायचं बाकी होतं ना मग कसं काय म्हणू शकता येईल की आईनं उठवलं म्हणून
हो नाय आईनं उठवलं नाय फक्त आईनं गाणे म्हणले टी व्ही सुरू केली अजून स्पीक हो
हम
तिला करायचं होतं ते केलं तिनं
हो संडे ला झोपायचं ना आरामात कशाला उठायचं एवढ्या लवकर
गलबला गलबला चालू केला मग कशाची झोप लागते
हो
ना आता संध्याकाळची थोडीशी झोप लागाय लागली होती पाऊस आला बाहेर कपडे होते बाहेरचे कपडे आणण्यासाठी जोरजोराने गलबला डबं लूटाय लागल
डबल उटली.
हो, का.
तिकडचं घर साफ करायला नेलं. काय?
दोन घरं आहेत का? म्हटलं.
आवाज नाय यायला.
दोन घरं आहेत का म्हटलं, तुम्हाला?
हो.
चाल
दोन घरं म्हणजे, एका, एकीकडे भाड्याने राहतो. एक का आहे छोटं. त्याच्यामुळे भाड्यानं राहतो. तर मग ते घरी तिकडच्या नेलं. साफसफाई करायला लावली. सगळी. असा कामातच गेला, सगळा संडे.
बापरे! संडे फंडे म्हणायचं, तर काम डे म्हणायला लागेल मग.
हो, संडे काम डे झाला.
मस्त!
हं. कुणाला कॉल नाही केला. काय हो. त्यांची रोजची, डेलीची प्लॅनिंग राहते.
हो सासासुनाच पट्टते का जास्त?
चालू करतात.
बापरे!
जोरजोराने बोलतात. दोघीही जणी.
अच्छा. सासासूनाच पटतय का? म
आवाज नाय यायला नीट. खूप हळू यायला.
सासासुनांचं पटतंय का म्हटलं? जास्त.
हो, हो. पटतय.
हम्म. म
दोघीची मही आणि त्यांना म्हणायला गेलं की, झोपा म्हणतात तुम्ही झोपा. आम्ही आवाज नाही करत. की, लगेच सुरू होतात.
हो, का.
हो. या रूममधून त्या रूममध्ये आवाज देत्यात. जवळ येऊन बोलत नाहीत.
असं करत्यात. नाही. सारखाच दोघीचा पण.
बरोबर आहे मग. तुम्हाला उठवायसाठीच करतात ते.
हो. माजी ताईची, आठ वाजताची ड्युटीय, म्हणून ती उठायला लागली. नाही तर कशाची उठते ती. ति गलबला करते.
हो, का. तिज कामय मनुनच, उठत असेल ती.
हो. तिचं कामय म्हणूनच उठायला लागलं. नाही त, ती सगळ्या
तसं. सगळ्यात आधी बोलती. हो. तिच्यासाठी चांगलं झालं मग. आई उठवते म्हटलंवर.
हो.
तिच्यासाठी चांगलं झालं. ती आईच थोडी ऐकते. आईलाच बोलते उलटी.
हम्.
झोपते मग. च्या तिच्या जवळ जात नाही त्या, उठवायला.
तिच्या जवळ जात नाही उठवायला. हो का.
हो.
होय नाही घाबरत असेल तिला.
हो उठवायला नाही बाय म्हणते, दुसरं काही सांगत म्हणते पण उठवण मी नाही सांगत म्हणते त्यांना उ टवत नाही म्हणते मी
माहित असल ना ती चिडचिड वगैरे करते म्हणून ती चिडचिड करते म्हणून माहित असेल, म्हटलं म्हणून उठवत नसेल.
हो ना, म्हणूनच उठवायलं नाय जातं कोणी तिच्या जवळ
बरोबर आहे ना, मग कुठं नांदी लागून मी आवाज वाढवण्यापेक्षा नाही उठवलेल ते असं वाटत असल.
हो तिला उठव म्हणलं ना
हम्म हम्म.
उठरून सोडून बा
हो का?
हो ना, उठतच नाही.
झोपू देणं चांगलं वाटल. झोपूनय ती झोपली खूप लेट आता साडेचार ला झोपली.
हो का?
त्यामुळे झोपू नाही अजून
ह. बरंय आता झोपून असले की शांत शांत वाटत असल, हो ना?
हो ती झोपून रहिली का शांतच राहते.
हो नाही तर एरवी चालू असनं बडबड बडबड
हो त्या बहिणी सारखं काम आहे तिचं. झोपून राहिली की घर शांत राहते, उठली की आवाज चा
बर आहे.
हम्मय.
घरी नसले की, होका? ऐकत नाही,
नाहीकि. ती शाळेत असली तेव्ह, बारा वाजेपर्यंत पूर्ण काम होतात माझे.
हो ती आली कि डबल सुरू होत असतील, काम करणं म?
हो जिथंच्या तिथं वस्तू ठेवते, ती ऐकत पण नाही काहीच नाही.
हो ना छोटी असल्यामुळे ते जिच तिथ ठेवणार झाली ना, मग काय नाही आवरून ठेवून देईल.
काय सांगता येत नाही तिचं. भरोसाच नाही तिचां बाई, तिला जोपर्यंत नाही जोपर्यंत आपण ओरडत आहे, तोपर्यंत एकदम शांत बसते.
ह
खूपच खूप तर खूप अर्धा तास
हा.
अर्ध्या तासाच्या वरी जमणारच नाही, मग तिचं चालू होते.
हम् तसच राहते ना मग ती, कुठपर्यंत कंट्रोल करणार आहे.
होना.
मग कंट्रोल होत नाही ना.
ऐकायचं तर नावच नाही अजिबात
हो का?
हो.
हो आहेत. ऐकत नसल परत, हो ना आईच आहे ताईच आहे. थ्रेडिंग करून मागायला लागली आई तर म्हणते नाही करून देत म्हणते मी.
हो हो पार्लरचे पण येते का तिला?
हो पार्लर पण येते.
अच्छा!
पार्लर येते तिच्या सगळंच आहे गुण भांडण्याचा हा आहे काम करण्याचा आहे घरी कोणी नसल्यानं स्वयंपाक करते ड्युटी करते सगळं करते भांडते तशीच. घरी कोणी असल्यान कशालाच हाथ लावत नाही मग.
बाप
घरी कोणी नसल्याच्या नंतर सगळं करते हो.
गोड पण पाय दुखते म्हणतात ना तसं असल तिचं.
हो बस बस तसच काम आहे मग तिला काही आवरत नाही काहीच नाही घरी कोणी नसलं की बराबर सगळं आवरते बी करते बी. हो.
ऑप्शन नसल्यावर काय करणार आहे. बाबा काही बोलत नाहीत का मग तुमचे?
बाबा बाबा नाही बोलत काय. बाबा बोलले तरी बी काय ती ऐकते थोडी! कोणातच ऐकत नाही ती घरात. हो आई एवढी रोजची बोलून बोलून परेशान होती.
आईचच ऐकत नाही म्हटल्याव तिला
तिला मारलं तरी काही वाटत नाही.
हम्म!
मारल तरी काय वाटत नाही तीला.
बरं!
जिदीये.
जदी आहे नाय का?
हो खूप आहे खूप प्रमाणाच्या बाहेर तिला कोणी काय म्हणायला उजीर आहे फक्त. माझ्या भावजीची आण तिची तर लई चालते.
हो तू बोलत होती ना.
हो!
भाऊजी म्हणतात तर म्हण हो भाऊजी म्हणतात तिच्या जवळून तिला उलट केलं की जेवढा पैसा म्हणाल तेवढा पैसेसा नाही ते म्हणता आता लहण्या साठी जवळ बी यायला म्हणतात पण ती येतता राहतच नाही तिला एखाद वेळेस आले की मोडून उलट कराव लागते म्हणत
हा का तेच
काय माहित म्हणतात तिकडे जाऊन कोठं ठेवते पैश आणि कोठं नाही की आता इथं आली की पडायचंच रायला लागलीऊंत.
ह.
ह
थांबत नशील तू जास्त त्यांच्याकडे.
ह नाही आता राहणच होत नाही ना. ते क्लास वगैरे असला कि सुट्टा देत नाहीत. आधी आता वहिनी आहेत ना. तर अध कााम घरून फोन यायचे.
अच्छा
म्हणून
पण आता वईणी आली म्हणल्यावर काही टन्शन नाही
हो आता काही नाही
ह
आता कामाचा काही लोन नाही आता ह्यावेळेस गेली त तेव्हा ते क्लासेस चालू होते तिथून सुट्टा नव्हत्या देत नेमके जॉईन केले तिथ म्हणज नाच रिटर्न लागेच आता ई आय मध्ये गेलं की तेव्हा का का नाही
हम
ये म.